हा ते त्रुटी दाखवत हो त्यांना लागत नव्हत लवकर
काय झालतं गड्या
सर्वर त्रुटी मंग परत नंबर टाकला अन् परत लावला मग लागला
नाही परत नंबर टाकायचा मगच लागतो त्या पहिल्याच नंबरवरून लागत नाही
नाही परतच टाकला होता पण मग तरी बी सर्वर त्रुटी दाखवत होत
नेटवर्क प्रॉब्लेम असल तिथं
अन् का?
म्हणे एक प्रश्न विचारलेला बघा तुम्ही काय? कोणता प्रश्न तो
स्क्रीन स्क्रीन शॉटनी काढला का
नाही ना
हा
आर्थिक नाही आता तुम्ही तुमच्या पत्त्या विषयी बोलल्यात तुमच नाव सांगितलं का तुम्ही ई-मेल आय डी त्याच्यात काय ऑप्श निवडू
त्याच्या मध्ये मग ते एकच निवडायचं एकच घेते कोणत बी समजा आता मी तुला पत्ता सांगितला आर्थिक म हा मी त आर्थिक माहितीच निवडली हा आणि एका एका कॉलला ना निवडल तुम्ही ते पत्ता आपला ऍड्रेस पूर्ण आणि मोबाईल नंबर विचारलं होतं तिथं ते तसं तुमचं नाव सांगा म्हटलं ऍड्रेस सांगा पूर् म्हणून मग मी तो एवढा एक प्रश्न केला होता एक्सेप
हा हा हा
च्याला मग आर्थिकच केलं होतं
मी बी आर्थिक माहिती अन् काय याच्या मध्ये आपण राजकारणच बोललो
हा राजकारणावर काही ध धर्मावर एक इथेच घेतोय ना कोंचबी ते
हा एकच येतना
अन् काही काही वेळेसतं मग ते आपल्याला बी कळत नाही ते नेमकं ते काही काही म्हणत अल्पसंख्याक
अल्पसंख्याक गट
म्हणजे हे मुस्लिम जे आहे का?
आता आम्ही बोलतो ना गटावर आता सीआरपी सीआरपी फोन केलेत त्या काय बोलणार आहे गटात?
हा गटातच बोलणार दुसरं काय बोलणार मग बरोबर होऊन जात ज्याच्यामध्ये ते
तेच बोलता बाई आम्हाला तर कामाविषयी बोलते कार्य बाजूलाच राहून जाते
द्या दुसरं काय बोल आता जिथे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आला तिथेच माणूस फोन करत ना
होऊ त्यालाच कोण करते ना कोण विचारित कोण नाही विचारित मग बाया बी फर नाही घेत ना मग आता बायाला माहितीय आता आपल्याला बी गरज आहे ना
हा
तर मग आता आपण बी कॉल रिसिव्हन करायला पाहिजे नाही करीत त्या
नाही बाई पण मग कॉल बी असायच व्यक्तीला करायचा त्याला बी बोलतायला पाहिजे मी तर असे सगळयला कॉल लावीत नाई बसत आले तर रसू करायचा कोणाचा पण अस जे व्यक्ती व्यवस्थितत त्यालाच फोण लावायच
आओ मी सकाळच नाही ना सकाळच्या गावातल्या किती बायांना फोन लावले कॉल करू का कॉल करू का एक म्हणती बाहेर ये एक म्हणती थोड्यावेळाने हव. थोड्या वेळ लाव मग काय करू
तसं नाही करायचं मग जे जे व्यक्ती व्यस्त आता काही किती करायचे आपल्याला फक्त पाच जणी पाहिजे आता समजा तू माझ्या संग बोलली तर त्याच्यासोबत बोलायचं दोन झाल्या का राहिल तीन एखादी शेअर तुमची घ्यायची
अलास नाही हो पण मग म आतास बोलले दोन फोन वर पण मग वेगवेगळ्या झाल्या बोलल्याचा
नाही ना तस नाही कराचं मग एकाच व्यक्तीसोबत पहिले कंपल्सरी पाच करून घ्यायचे
म म आता तुमसोबत म आता दुसरा कॉल आहे अजून तीन कॉल
समजा माझ्या सोबत आहे का आता किती मिनिटं झाले बघ आपल्याला हा तीन मिनट झाले आपला कॉल कट कर पुन्हा लाव लगेच
बरं लाग
अश पाच पूर्ण कर